हॅलो!
झाल का जेवन?
हा झालं झालं झालंव तुमचं झालं?
हो माझं पण झालं.
असं झालं का आमची आत्ता झाली जेवण म्हट विचारून बघू काय झाले का जेवण झाले क कर करायच का तर नाही ते जेवणाचा टायमिंग अस ना का च कोणाचा साडेबाराचा
नाही जेवण वैगरे झालं माझं आता दूध दूधवाला आले तर दूध ठेवलं ताकवायला म्हण नाही
काय नाही आता काय नाही एकदमजच म्हणलं मग मी तीचे लाड वगैरे या दिसात करत असते ना पावसाळ्यात
मी पावसाळ्यात तर नाही करत पण काज काजू, बदामचे लाडू नाही का हिवाळ्यामध्ये करतो.
काजू बची मेथीचे नाही आता या दिवसात मेथीची करतात ना पावसाळ्यात म्हणजे
नाही मी तर नाही केले कधी.
ह नाही.
मुलांना माझ्या रव्याचे लाडू आणि काजू बदामचे लाडू आवडतात ना?
हा हा हा हां
तर मागशीत जात मग तेच बनवते आता रव्याची बनवली होती मी चार, पाच दिवसा अगोदर
हां हां
आणि काजू, बदामचे आई देते माझी आणि काही मग मी घरी बनवते.
हा ड्राय फ्रूटचे सगळे नुसते. त्याच्या आत अंजीर सगळं म्हणजे टाकलं. तर छान येतात लहान मुलं म्हणजे खातात व्यवस्थित. गुळ वगैरेचा नाही हा गुड चा नाही वापर करायचा.
गुडचं खातच नाही.
नाही नाही हा नाही फक्त ओली खजूर सगळे ड्रायफ्रूट सगळे टाकून त्याच्यात ते घ ते छान म्हणे मुलं खातात म्हणज चॉ चॉकलेट सारखं तसं खातात.
हो मी त्यामध्ये डिंक वगैरे युज करते. डिंक टाकते. काजू, बदाम, किसमिस
हा हा हा हा
आणि पिस्ता वगैरे सगळं टाकून छान तुपामध्ये भाजते त्याला.
हा हा हा खारीक सुखी खारीक
हो सुकी सुकी
सुकी खारीक पण आणि खजुर
हा ते खजूर टाकलेले ते पोर खातच नाही माझी.
नाय का.
नाही.
हम्म म्हणून ते खारक त्याचे गोड हा सुकी खारीक मग ती पण गोड असते ना साखरी खारीक. असं
हा ती काळ्या कलरची राहत नाही का?
हा हा हा हा ती ती ती चांगली आहे. आयुर्वेदिक हा ती चांगली आयुर्वेदिक, हो हो आयुर्वेदिक असत ते.
हा त्याच्यामुळ मग मी तिचा युज जास्त करते.
हम्म हम्म आम्ही कल हा नाही असे खात नाही खरं. मग मेथीचे लाडूचे बी तस तशीच आहे प्रोसिजर. फक्त गव्हात पीठ थोडं मुलांसाठी. गव्हाचं पीठ भाजून खरीक खोबरच मेथीची पावडर थोडंसं आपण एक प पन्नास ग्रॅम मेथीची घ्यायची. म्हणजे तुम्हाला तर ला थोडस करायचं असेल तर, आपण पोहे खायचे दोन चमचे मे मेथी घेतली ना तरी चालत. आणि ती भाजून घ्यायची. मिक्सरला काढायची. हा साधी भाजायची थोडीशी. आणि म मेथी आणि मिक्सरला लावून घ्यायची. आणि मग तुपामध्ये भिजत ठेवायची. तोपर्यंत आपण इकडे गव्हाचं पीठ ए एक कप बरं अस द एक ग्लास भर घेतला ना गव्हाच पीठ ते भाजून घ्यायच. म्हणजे मुलांपुरत थोडस करायच असेल तर, आणि थोडे का का पीठ थोडं भाजायचं. थोडसा रवा. अर्धा कप द रवा टाकायचा. तो पण भाजून घ्यायचा.
आणि हा आणि काजू बदा याच कूट खारीक खोबऱ्याचं कूट ते पण थोडस भाजून घ्यायच. आणि काजू, बदाम स सगळं किसमिस सगळं टाकायचं त्याच्यात.
अच्छा मी ते तर नाही केले आहे. पण म्हणजे अ सासुबाई करतात. मी स्वतः नाही बनवले अजून. हॅलो हॅलो नेटवर्क इश्यू येत आहे. हॅलो हॅलो